हा त हो ताई येतोय आवाज झोपल्या होत्या का
अ नाही झोपले नव्हते जरा उद्याची तयारी चालु होती
हो उद्या हे इंटरनॅशनल योगा डे आहे ना उद्या
हो उद्या योगा डे आहे मग त्याचीच जरा प्लॅनिंग चालल होत कारण आमच्या इथ आता अ भरपूर शिबिर वगैरे पण आहेत ना उद्या योगा डे चे ठेवलेले आहेत
क्लासेस वगैरे लावलेय का म्हणजे जातात का तुम्ही
हो हो मी जाते क्लासला योगाचा क्लास लावलाय हा मला काय सकाळी जमत नाही मग दुपारची बॅच लावली होती मी
अच्छा
ब दुपारी जाते मी एक तास बॅच ए एक एक तासाची आहे म्हणजे एक बॅच
अच्छा मग काय काय घेतात त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये सगळ आपल प्राणायाम, सूर्यनमस्कार
हो अच्छा कपालभाती वगैरे भस्रिका, भस्रिका वगै
का अनुलोम बिनुलोम हो
हम्म हम्म हम्म होते मग तुमच्या ने हे सूर्यनमस्कार वेगैरे होतात मग व्यवस्थित
हो हो तिथ आपण क्लासला जातो ना त्यामुळे होतात अस घरी
हो तेच ना मग ते क्लास असल की होत मग घरी नाही ना जमत ह्या सगळ्या गोष्टी
आणि मग तुम्ही लावलाय का नाही क्लास वगैरे
हा मी जात जायची आधी पण आता कस ना मुलाच शाळेमध्ये त्या त्याला वेळ द्यावा लागतो ना मला त्याला सोडायला जाण येण म्हणून त्याच्यामुळे मला ना म्हणजे अ मी घरी करते मग तस थोडा वेळ जेवढा जस वेळ मिळाला तसं.
मग घरी काय काय करता तुम्ही?
घरी काय कपाल भारती अनुलोम विलोम वगैरे करते मेडिटेशन वगैरे करते थोडा वेळ
अ स-संध्या रात्री वगैरे आणि जाऊन येते मग मी तसे जसा वेळ मिळाला जसा,
अ म्हणजे असं टायमिंग असं ठरवलंय का की याच वेळेस करता वगैरे असं काही नाही ना.
नाय नाय जसा वेळ मिळेल, हो हो हो हो तक तस तर रोज करायला पाहिजे चांगलं आहे ते शरीरासाठी पण म्हणजे असं
हो खरंच शरीरासाठी योगा प्राणायाम खरंच चांगल बरं का जरी आपल्याला काही करता नाही आलं ना तरी सूर्यनमस्कार जरी केले मी बारा तरी खूप झालं.
हम हम हम हो ना हो तस आता टीव्ही वर पण म्हणजे लाईव्ह पण असतात ना ते पण केअर आपल्याला जरी क्लासला जायला नाय जमलं किंवा आता टीव्ही वर पण ला-लाईव्ह असतात बरेच प्रोग्राम असतात रामदेव बाबांचे किंवा दुसरे अशे पण असतात.
आता त ऍप पण आलेलेत. ते मोबाईलमध्ये पण आलेलेत ऑनलाईन क्लासेसचे वगैरे योगाचे
हो खूप ऍप फ्रीमध्ये. अ आणि त्या ते ऍपमध्ये बघून पण आपण करू शकतो, आणि ते छान असे सांगतात बरं का समजून. आणि पूर्ण आपण जे अ आपल्याला म्हणजे जे अशे नवीन असतात ना त्यांना पूर्ण अस समजून वगैरे असं सांगत ताकी कसं करायच स्टार्ट टू एंड सगळ असं प्रोसेस सगळी समजून सांगतात योगाची. प्राणायाम पण तुम आणि खूप छान असं घेतात, म्हणजे मला असं वाटत ते युट्यूब आणि जर तू आपण टी व्ही वगैरे जरी बघून केलं ना तरी आपल्याला क्लास लावायची
गर हा गरज नाही असं मला वाटते, पण केलं पाहिजे रोज आपण.
केलं पाहिजे आणि कसं शरीर पण थोडं ऍक्टिव्ह राहते लवचिकता असते शरीरामध्ये असं म-मग गुडगे दुख हे दुख ते काही ना काही चालूच असते नाही तर मग शरीर असं सुस्त त पडून जात अ हे होऊन जाते मग नाही केलं तर असं ऍक्टिव्ह राहते योगामुळे जरा.
पण मला असं वाटतं योगा डे फक्त म्हणूनच लोकांनी करावा असं नाही हा लो हा लोकांनी ना रोज थोडा स्वतःसाठी हेना एक का आर्धा तास एक तास वेळ काढून हेना प्रत्येकानी अ थोडफार चालणं करायला पाहिजे थोडेशे प्राणायमचे थोडं करायला हवं सूर्यनमस्कार घालायला हवेत किंवा तुम्ही एखाद सायकलिंग वगैरे जरी केलं स्विमिंग वगैरे केल ना तरी खूप म्हणजे खूप शरीराला खूप चांग खूप
हो ना हो आणि मुलांना पण हे खूप जरुरी ये त्यांना अभ्यासामध्ये जे काय म्हणजे असं डो क शांत ठेवायसाठी मेडिटेशन वगैरे कपालभाती त्यांना चांगली आहे नंतर ओंकार वगैरे आपण जे करतो मला गुंजन वगैरे, ते पण किती म्हणजे, मन शांतीसाठी खूप चांगलय. मुलांसाठी, जे शाळेतले विद्यार्थी वगैरे आहेत त्यांना. किंवा आँदर ॲक्टिव्हिटी मध्ये त्यांना तुम्ही स हे आपलं स्विमिंग वगैरे लावल का? ते पण एक प्रकारच योगाच आहे ना, ते पण सायक्लिंग वगैरे ते पण शरीराला कसं ॲक्टिव्हच ठेवत ते पण.
हो, हो, खरंच आहे, नाही खरंच आहे, योगा ते स्विमिंग आणि सायकलिंगमध्ये पण एक प्रकारचा योगच
हो, अ मुलं कस, म्हणजे आता स चोवीस तास म्हणजे शाळेत गेले कि तेवढं झालं, ते चालण फिरण झालं, नंतर आपला मोबाईल घेऊनच बसतात. त्याच्यापेक्षा त्यांना ह्या बाकी गोष्टी लावायलाज पाहिजे, त्यांना चांगल्या जरा.
नाही, नाही, मुलांना कशा त्याला आपण पण केलं, करायला हवं मला असं वाटतंय, हा त्यांच्या सोबत आपण केलं ना.
पण, पण केलं ना, मग त्यांना पण तेवढीच का हा चला, आपल्या आहे सोबत कोणी म्हणून. रात्री झोपताना वगैरे मेडिटेशन केलं, थोडस बसलं ओंकार वगैरे केलं तर ते पण किती चांगलं आहे.
ओंकाराज हो ओम ओंकाराचे पण खूप फायदे आहेत बर का, झोपण्याच्या आधी पण तुम्ही ना ओकार एक अकरा वेळा जरी ओमच चँटिंग केलं ना तरी खूप महत्त्वाचं आहे. खूप, खूप शांत छान झोप लागती.
साध असं म्युझिक हा ते मेडिटेशन च बघा आता, यु मोबाईल वर खूप एळा ॲप आहेत, त्याचे मेडिटेशनचे. युट्यूब वर. ते साध एकदम शस शांत, असं छान, असं म्युझिक वाजत राहत ते आपण ध्यान लावून बसायचं छानपैकी. मस्त वाटत,, झोप पण छान येते मग त्याच्यान बाकी विचार नाही येत कसले पण.
अशेच शांत आणि आपल्या श्वासावर पण लक्ष ठेवायच.
हो श्वासावर नियंत्रण पाहिजे. हा., त्याच्यासाठी ह ते असं वव काउंटिंग करायचं, श्वासासाठी आहे ना काउंटिंग करायचं, त्याच्यामध्ये असं शांत बसून वगैरे अस.
श्वास येतोय, जातोय बघायचं नाही का, ते पण एक प्रकारचं अस मेडिट-मेडिटशनच होतय. एक तुम्ही दहा मिनिटं जरी बसून श्वासावर लक्ष ठेवले ना श्वास घ्यायचा मग श्वास सोडायचा. श्वास थोडा वेळ आपल्याला जर, असं रोखून धरता आला तर तो पण धरायचा. ते पण चांगलं असतं बरं का, आपल्या शरीरासाठी.
आणि महिलांना तर भरपूर ग कसले, कसले प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी तर ते कि ती आहेत. अ खूप आहेत ना, त्याच्यासाठी पण.
नाही खरच आहे, म्हणजे आपण जेवढे योगा, मेडिटेशन जे आपले काही एक्सरसाईज तुम्ही जिम वगैरे करा, काही करा, पण यान खूप आजार बरे होत तात, बर का खूप.
हो ना, हो. आता आमचेच सांगते मी, माझे म्हणजे आहेत नातेवाईक माझी सासू स्वतःच आमच्या घरातलंच आहे, म्हणजे त्यांनी काय केलं त्यांना पॅरालाइसच हे झालेलं, त्यांना बोलायला खूप त्रास होत, तर त्यांनी ओंकारेश् हे ओंकार वगैरे करून, करून आम्ही त्यांच्याकडून त्यांचं आता एकदम म्हणजे, जीभ अशी वळाय वळतच नव्ह ती आणि ओंकार करून त्यांना बराच फायदा झाला, त्याच्यामुळे.
हो ना, बघा ना म्हणजे, किती, किती फायदे त्याच्यात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तो आप करायला हवय, वेळ काढायला पाहिजेल आपण म्हणतोय वेळ नाही ये. योगा
नाही नाही तसं नाही. आपल्या स्वतःसाठी तरी करायला पाहिजे ते. आपण सांगतो सगळ्यांना पण, आपण स्वतः करत नाही असं होतं कधी कधी.
ह. मला असं वाटतंय की ना असं टायमिंग एक मोबाईलमध्ये ना, आपण एक आलाम असं सेट करून ठेवायचं. कि हा नाही मला हे करायचंच आहे, माझं पहिली सगळी कामं मी साईडला ठेवणार आणि. पहिले योगा मेडिटेशन करणार म्हणजे करणारचं, तरच आपलं शरीर चांगलं राहणार आहे.
आणि सकाळी कसं हा. सकाळी उठलं का सूर्यात सूर्य नमस्कार वगैरे केला, एक राऊंड जरी मारून आला ना. पूर्ण दिवस आपला छान जातो.
हो जरी हो हो, ज्यांना मी म्हणते ज्यांना जमत नाही ना वेळ नाही ना तर त्यांनी काय करावं, सकाळी उठून ये ना एक दहा पंधरा मिनिटं शुद्ध हवेत फिरून आलं ना. तरी खूप झालं.
खूप छान वाटतं, पूर्ण दिवस मग पाणी प्या थोडंसं बसा. शांतीने हे करा, कपालभाती करा श्वसन प्रकार करा. ते पण म्हणजे एक थोडं जास्त वेळ कुठे आपण, पूर्ण दिवसभर थोडी करत बसणार पण अर्धा एक. त्या जरी केला ना ते पूर्ण दिवसाची एनर्जी, त्यांच्यामध्ये आपल्याला मिळून जाते असं होतंय.
हो खरंच नाही खरंच खूप एनर्जी राहते, बरं का आपण करू ना हे तेव्हा खूप एनर्जी आणि. फ्रेश वाटत, आणि आपला पूर्ण दिवस ये ना. खूप आनंदात आणि छान जातो, आणि आपण दमत सुद्धा नाही अजिबात.
नाही दमत नाही म तेच, महिलांची बॅटरी चार्ज होऊन जाते.
खरंच ये, खरंच ये.
तुमचे म उद्याचे काही प्रोग्राम असतात का, तिकडे काही योगाचे वगैरे.
ते आहेत ना आमचे इथ कॉम्पिटिशन पण येत, उद्या आहेत ना जे जास्त. तो सूर्य नमस्कार घालेल ना. त्याला‌‌ जास्त बक्षीस म्हणजे नाही का, खूप आणि महिलांसाठीच ठेवलेले आहे फक्त त्यांनी. आणि म्हणजे आणि ये. हा ते झालं की ते, पण कॉम्पिटिशन ये. आणि जेवढं सूर्यनमस्कार घालता येईल, जेवढं प्राणायाम कर म्हणजे त्यांनी वेळ ठरवलेली तेवढ्या, वेळेत किती कर
हा किती होतात, कपालभाती वगैरे असं ते.
ते पण ठेवलेलं आहे त्यांनी. आणि कुठले तरी असे ते म्हणजे, असे ट्रेनर आहे ते योगाचे कसे. खूप फेमस येतं‌. ते पण येणार आहेत ते, पण त्यांच्या काहीतरी आम्हाला. टीप्स आणि,
हो हो हम. पूर्वी बघा हे क्लासेस नसायच्या, बाया आपल्या दळण करायच दळण जात. इव्हन कपडे धुवायचं कपडे, धुवायच्या नंतर त्या म्हणतात दूर पाणी आणायच्या, डोक्यावरून त्यांचा तोच योगा बेस्ट होता एकदा.
आता आपल्या आपल्या इकडे ते नाहीये ना, त्यामुळे योगा करायला.
कपडे धुत नाही आणि दळण नाही करत नाही, काय नाही ते वाटण व्हायचं बघा पाटावर वगैरे. फरशी पुसली पुसायचं मस्त बस सून वगैरे ते कुठे झालं आता, सगळं मॉब आलाय. मशीन आली ग्राइंडर आलं, मिक्सर सगळं झालं तर सगळं बंदच झालं. त्या गोष्टी ते दळण वगैरे. अजूनही हो वजन वा ओबीसी टी झाली ना वजन वाढायला लागले, हे गुडघ्याचे त्रास हे ते त्याच्यामुळे ते सगळं करावं लागतं म असं, पैसे देऊन वं कमी करायचं वजन.
पैसे देऊन वजन कमी करा, आधी पैसे न देता वजन मेंटेन राहत होते तब्येत वगैरे पूर्ण.
खाणपिणं पण चांगलं सगळं व्यवस्थित होत आता नाही ना ते गोष्टी ते. आपणच ओढून घेतो सगळ्या गोष्टी आपल्यावर आणि म नंतर करत बस तो.
चालेल, चालेल ठीक हे हो हो ते हा हा हो मला पण छान वाटलं. ठीक हे, हो बाय.